हो हॅलो हा क काय ग काय करते
हॅलो तुझा आवाज ना बारीक येतेय खूप
थांब दोन मिनिटं हा हा आता आलं तुला
हम्म
हा झालं का आवरलं काम
आवडली आवडली
मुलं आले शाळेतून
तुमचं
आमचं पण आवरलं काम म्हटलं चला आता मैत्रिणींना भेट - तू म्हटलं चला मैत्रिणींना भेटू
हॅलो काय चालूय बाकी
बाकी सगळं मस्त तुमचं काय चा
हा ह आमचं पण तेच आता शाळा सुरू झाली थोडं धावपळ मुलांचं शाळा आहे ते सगळं क्लासेस वगैरे सुरू झाले
हो हो ते तर आहे सोडायला जा घ्यायला या
हो ते आधी जायची मी पण आता छोटी मुलगी असल्यामुळे मग आता व्हॅन वगैरे ते त्या त्याच जातो आता म कळायला लाग-
अ आणि तो पण हा ते बरोबर आहे घरात एक छोटा आला का बरोबर हे पण मोठे होत
हो मी आधी कसं आधी जायचे. सोडायला जायची म्हणजे सकाळी त्याचे पप्पा सोडायला जायचे. आणायची. मी मग एकटाक होता तर मॅनेज घ्हायचं पण मग आता घरात छोटं बाळ असल्यामुळे घरात आवरण हे ते मग नाही होत मॅनेज त्याच्या वेळेत नाही होत.
हम्म तेच ना मग आज काय दिलं होतं डब्याला
हा आमी दिलेले बटाट्याचे पराठे ह ह
अरे वा तुमच्याकडे अलाउड आहे का म्हणजे काय काय देत?
हो इथे काही प्रॉब्लेम नाही म्हणजे आमच्या त्यात तो उपमा मागतो कधी कध त्याच्या तोंडाने सांगतो की बाबा हे करून दे, ते करून दे.
पण खातो का टिफिन?
डबा पूर्ण संपवून येतो म्हणजे त्याच्या आवडीच्या गोष्टी असल्या तर खाऊ येत नाही तर मग
ह म हा मग मम्माला भूक लागलेली असते ना हहह
हम् आणि तचं म्हणजे खाण्याच आहे ना आधीपासूनच त्याचे प्रॉब्लेम होते नाही. असच होत आपण जबरदस्ती भरवायला लागायच कारण त्याला अस ते जे पाहिजे वरच्याच गोष्टी आवडायची मेन म्हणजे मॅगी झालं हे झालं. नाही का वरच्या वरच्या गोष्टी पण भाजी पोळी खायली त्याला असं खूप कंटाळा यायचा.
मग ते हा अ मग कसा आता जरा कळायला लागलं ना मग आजूबाजूच्या मुलांच बघून मग स्वतः मागतो की बाबा हे दे. करून दे करून दे पण मग सोप्या पद्धतीत कसं पोटात जाईल नाही का म्हणजे जास्त असं खायला असं मेहनत नको पाहिजे हा हा. हाह हाह आता भाजी पोळीच कस बा पोळी घ्यायची एक घास मग भाजी घ्यायची मग ते असं खायचं. हे कस काहीतरी इझी पाहिले मा चमचा नाही घेतलं ग टाकलं तोंडांत. मग अशा पद्धतीचे पदार्थ मागतच होतो एक तर उपमा झाला किंवा मग पोहे आता सकाळी पोहे वगैरे ते पण मागतो करून दे कधीतरी मग पास्ता दे हम्म आणि मग पोळी पोळी जरी दिली ना मग ते कस रोल करून म्हणजे त्या अं अंड्याचा रोल करून त्या तुम्ही किंवा बटाट्याचे पराठे किंवा काहीतरी पालक वगैरेचा पराठा असं काहीरी करून ते सॉस सोबण ते म्हणतो मग भाजी नको म्हणतो. स्पेशल भाजी नको करून देऊ. जाऊ असे दुपारी आपण भाजीपोळी जेवण देतोच. मग सकाळी कसं काहीतरी त्याच्या आवडीत मग तेच करून द्यायला लागतं असय.
आणि मग शाळेचा वेळ काय आहे सकाळी किती?
ते बारा. दहा असतो त्याचा शाळेचा वेळ.
दहा ते बारा बस दोनच तास
दहा सात वाजून दहा मिनिट ते बारा वाजून दहा मिनिटं. मग तो कसा व्हॅनने येतो मग साडेबारा पावन पर्यंत येतो घरी. हो मग ते घरातून तो साडेसहा ला निघतो ना
बापरे आणि किती लांब ये.
अं तर दहा एक मिनिट लागत पाच दहा मिनिटं.
पण मग तरी पोरांना म्हणजे, एवढ्या लहान मुलांना एवढी तरी लवकर नाही.
हम्म आता त्याच पहिली पाासूनच त्याची शाळा त्याच टायमिंग वरे दुपार शीप्ट पण होती. पण मग त्याचे जे क्लासमेट आहेत ना. ते सगळे सकाळी शिफ्ट ला येते. त्याच्यामुळे आम्ही, दुपारी अ दुपारी म्हणजे, कन्वन्स करून अ टीचरांना सांगितलं, की बाबा दुपारीची करून द्या? या वर्षी. म पाचवी पासून गे केलं होत. पण मग दोन, तीन दिवस बसवलं त्या पण मग त्याच्या ओळखीच त्या वर्गामध्ये कोणीच नव्हतं? त्याचं ते मन रमलंच नाही, कारण ओळखीच कोणी नसल्यामुळे नवीन नवीन विद्यार्थी आता कसं कोणाच्या टायमिंगनुसारं ते हे करतात. ना त्या वर्गामध्ये शिफ्ट करतात. ना हा म याला पण बारा वाजेची दुपारची टाकलेली. दोन दिवस कसे तर राहिला तिसऱ्या दिवशी म्हणला, मी जात नाही. शाळेत हं हं
म्हणजे त्याला
मग हा मग मॅडमांनी फक्त त्याच नाव नव्हतं टाकले, म्हणजे चेंज नव्हत केलं. शिफ्ट मध्ये मग मी शाळेत सांगितलं की अस अस प्रॉब्लेम म्हणलं, त्याच्या काही ओळखीच कोणीच नाही म्हटलं? मॅडम त्याच्या ओळखीचे सगळे सकाळी शिफ्टमध्ये मग ते म्हंटलेय? आम्ही तेच बघत होतो म्हणे. राहतो, की नाही त्याच्यामुळे आम्ही काही नाव अजून काढलं नाही त्याचं. मग त्याची शाळा मी परत, सकाळी करून घेतली.
अ नाही पण मग ते पण एक बरं आहे. अगं दिवसभर पण भेटतो. थोडासा आराम झाला, तर त्या मनापासून त्याला आवडतं तर मग टेंश
हम्म! आणि कसं मग क्लास, पण त्याचा संध्याकाळीच असतो ना. मग थोडं शाळेतून आला. रिलॅक्स होतो. घरी म जेवण घेते. काही तरी टाइमपास चालतो त्याचा नंतर मग संध्याकाळी सहा ते आठ साडेआठ पर्यंत क्लास असतो, परत.
बरोबर.
पूर्ण दिवस मग ते कस दुपारच्या शाळा असल्या म्हणजे, पूर्ण दिवस अडकून राहतो. त्याच्यात.
हो हा मग तेच होऊन, जात आणि आपण पण अडकतोय.
हो हो मग तेच ना.
म्हणजे आपल्याला पण असं होऊन जात. अरे यार! म्हणजे मग ते शाळेच्या याच्यात ना धड सकाळचे कामं होत. ना बाकी बाकीचे आपल्याला दिवस
हम्म! तेच सुंदर बाकी तुमच्या मुलीच काय मुलीला काय आवडतं? स्पेशल असं टिफीन मध्ये.
टिफिन मध्ये आम्हाला आपण भाजीपोळीच लागते. भाजीपोळी, स्वीटकॉर्न आम्हाला आलावडच नाहीये, ना आम्हाला कंपल्सरी एक फळ द्यायचं. आणि भाजी, पोळी द्यायचं. नाही तर उसळ द्यायची. म्हणजे, त आमच्या इथे ब्रेड पण अलाउड नाही. सॉस पण अलाऊड नाही, हा म्हणजे काहीच नाही देऊ शकतं. भाजी, पोळी आणि तर मग त्यांना पनिशमेंट देतात. म्हणून, आपणच द्यायच नाही असं. लगेच ग्रुप आपला मेसेज येतात.
हम हम हम्म हम हा मग तिथचं लहानपणा पासूनचं सवय होती, ना एक खायची.
हॅलो! हो मला येतोय.
लहपणापासूनच त्यांना एक सवय होते. म्हटलं ते असं व्यवस्थित
हो, मग तिला आता सुट्ट्यांमध्ये तेच झालेलं. की मम्मा मला फ्रुट पाहिजे. दहा वाजले का बरोबर? तर हे व्हायचं की मला पाहिजे असं.
ह.
हा. तेच ना मग आणि ते एक बरंच हे घरीत पाहिजे तस जंक फूडच खात त्यांना काही हेल्दी खायचं नसत अटलिस्ट शाळेत तरी खातात.
हम्म हम्म हम् हम्.
मग तिला काय शाळा समजाता मण आणि तिच्या ना लहानपणापासून काही नखरे नाही आहे खायचे, म्हणून मला खूप प्रश्न नाही पडत. पण मग कधीतरी हा रव्याची आणि बटाट्याची पुरी द्यायची. तरी असं हा तिला पुरी खूप आवडते. मग तू तिला कशाची पण पुरी करून देऊ शकते तरी खाईल ती. हा पुऱ्या आवडतात तील. हेल्दी खाते आणि मग उलट आता स्वतः सांगते मम्मा मला चिप्स नको मम्मा मला हे नको.
हा ह ह ह मग चांगलं आहे ना म्हणजे ते हा तेच एक लावून जाते ना ते शाळेतूनच
हो म्हणजे आधी होते दोन डबे कंपल्सरी एक फळ म्हणजे एक शॉर्ट याच्यासाठी एक फ्रूट असायच.
हा ब्रेकफास्ट आणि असं जेवण.
हो हो हो आणि एक भाजी पोळीचा डबा पण या वर्षी काय केलं त्यांच या वर्षी कमी करून टाकलं. त्यातला एकच ब्रेक ठेवलाय त्याच्यात तुम्ही एक फळ पण द्या भाजी पोळी पण द्या आणि सगळंच द्या. अस मग माहित जाऊदे जसे तस पण पुढच्या वर्षी आम्ही फर्स्टला जाऊ अं मग फर्स्ट ला गेलो का मग आम्हाला आहेच. तीन तीन डब्बे हो. कारण सकाळी आठ आठ वाजेपासून दुपारी चार पर्यंत शाळा असणार आमची पहिलीला हो पाहिली मग तीन डब्बे द्यायचे एक सकाळचा नाष्टा, एक मधला आणि एक नंतर.
एवढा वेळ शाळा का?
काय माहिती त्यांच्या शाळेच टायमिंगच तस आहे आणि सी. बी. एस. ई. बोर्ड ना मग बोर्ड ते सी. बी. एस. ई. बोर्ड मुळे काय पण इकडे ह्या शाळा काही काही सगळ्यांचे टायमिंग असेच. मग काहींचे सात ते दोन राहणार आहे तिची मैत्रिणी- तिची शाळा सात ते दोन राहणार.
बापरे! खूप पण मग एवढा छोट्या छोट्या मुलींचा एवढा वेळ कंटिन्यू शाळेमध्ये अडकून रायचं बसून.
हो. पण मग तिने हे केलं का. मला जॉब करायला मी फ्री राहीलं.
हम्म. हम्म. हम्. ते पण हे काय बाकी कस. मग चार ते नंतर. तर दोन तीन तास मम्मी सांभाळून घेत जाईल.
अ हो. मग मम्मी करून घेईल तर मग आपल्याला आपला आपला वेळ भेटतो की ती पण मोठी होती. तेन अ मग अ-म्हणजे समजदार होतील आपलं टेन्शन कमी. राहत. ऑफिस मधे पण मग कामावर पण लक्ष लागायला
हम्म हम् हम्म हेचं ना ग लहान मुलांमुळे कस आपण- आपन पण अडकून जातो. आता मी पण माझी पण, माझी तर खूपच छोटी आहेत. त्यामुळे काय जायचा प्रश्न- नाही. आता कुठे अजून, तिला अजून स्वतःच्या हाताने. हम् खा म्हणजे जबरदस्तीने, नायं नायं खाऊ घालायला लागत. जबरदस्ती ते काहीतरी व्हिडिओज वगैरे काही- तरी मोबाईल दाखवून. मग असं हे करून करून मग खाऊ घालायला लागतय
हा अगं पण ति सवयच नको चल करते.
हो हो हो बाय